हॅलो.
हां. बोल ना. इथे स्पीकरच फंक्शनच नाहीये ना. बोल तू.
हं. का काय म्हणतो? काल कुठं गेला होता रे? फोन केला तुला उचलला नाही तू.
अरे हां. मी झोपलेलो होतो. तो मी स्वतः आंघोळ विंगोळ चालूये माझं. मोबाईल मी उचलतच नाही मग.
असं ये का?
उम.
हम्म. मी कालच हेड फोण मागवले होते. कालच हेडफोन मागवले होते म्हणलं मी.
उम्म?
हेडफोन मागवले होते म्हणलं काल.
हा. कोणचे मागवले बोटचे?
बोटचे मागवले.
उम्म. कितीत पडले?
ना. नाईन नाईन्टी वन प्रो मॅक्स.
असये का?
हम्म.
आले का मग? का रस्त्यात ए अजून डिलिव्हर व्हाय -
नाही आले ना. आले आले.
कशी? क्वालिटी कशी ये साऊंडची?
भारीए.
उम्म.
मोठ्यानी बोलं.
मी काल गेलतो जरा. मित्राचा कार्यक्रम होता.
हम्म.
ते कसं मित्राच्या भावाच आहे ना पहिला वाढदिवस होता. तर तिथं गेलो होतो आम्ही. मी होतो एकटा आणि आमचा पूर्ण ग्रुप. काढले मग फोटो बिटो काढले. जेवण ते मग रात्री आलो उशीरा. त मंग झालं मला लेट झालं. काही नाही भ- बड्डे पार्टी होती. केक कापला, आईस्क्रिम आण -हशी म मजाक. पनीर कोफ्ता, पनीर चिलीच होती. हॅलो.
हम्म. हॉटेलमध्ये गेले होते का?
पनीर. वरणभात, मलाई कोफ्ता.
हम्म
आणि स्वीट मध्ये ते केक होता आणि गुजामुन. आम्ही रात्री मग दहा वाजले आम्हाला. दहा साडे दहा, आलो घरी मग बसलो जरासं मग एडिटिंग करत होतो. एक तर आज पूर्ण नेट संपलं होतं, काल रात्री. तो चालू होतं माझं आयडिंगच काम, झोपलो मी एक वाजता. मग टाकलं इन्स्टा पोस्ट, तू पाहिले असल.
पाहिलं असेल, हां पाहिलं मी, भारीये तुझं पोस्ट, हा बघितल्या तर मी भारी पोस्ट
हम्म अ माझं तेच आता
बनवली होती, प्रॉम्टन
हां प्रॉम्टस होता, स्वतः बनवतो मी प्रॉम्प्ट.
कस काय?
आ.
कसे बनवायचे प्रोम्प्ट?
काही नाही तिथं सांगायचं आम्हाला या फोटोमध्ये हे चेंज पाहिजे, असं अन तसं. एक्झाम्पल द्यायचं काय पाहिजे काही नाही.
हम्म. हा आणि आपल्या याचं
ह
म्हणलं एक हेडफोन लई भारी म्हणलं, मी बघितली ना वापरून. हेडफोन, गेमिंग हेडफोन ए.
असं आहे का? लायटिंग असेल त्याच्यात मग?
हा, माईक पण आहे माहिती का? स्ट्रीमिंग करायला.
हम्म हम्म
हम्म
चांगले चांगले.
भारी आहे एकदम. काही नाही भो आता जे
काही खाल्लं आणि आंघोळायला गेलो होतो, आंघोळ केली, बसलोय आता. तुझं काय झालं?
काय नाय.
हम्म, काय?
चालूये.
आज आहे हा क्लास आहे आज.
आ
क्लास आहे का म्हणलं आज?
आहे ना, जायचंय मला दुपारी वापस.
हम्म.
क्लासला जायचं.
नानखटाई खाल्ली का म्हटलं? नानखटाई खाल्ली का? अरे नानखटाई खाल्ली का?
हा जोरात बोलते, आवाज नाही येते. हॅलो!
एक मिनटं. नानखटाई खाल्ली कां म्हणलं?
हा खाल्ली ना, पप्पांनीच खाल्ली बर्फी. मला ठेवलीच नाय, एकच खाल्ली होती त्या दिवशी तुझ्या समोर.
त्यादिवशी तुझ्या समोर.
त्याणी खाऊन घेतली मला एक पण दिली च
काहिनी बमं बसला होतो आत्ता मी मोबाईल गेम खेळत.
हॅलो हॅलो आग गे मी नाहीे खेळत आता गेम
काय रे फ्री फायर मध्ये भारी भारी आलं होई हां.
अभ्यास ते करत राहतो तर जेमला टाइमच नाही. अभ्यास करावा लागतो ना क्लास पेपर राहत माझ रात्री मी किती लेट झालो. पेपर दिला मग घरी आलो मग परत बाहेर गेलो.
तेच चालू होतं माझ आज पण येजाल सकाळी पेपर आज पण लेट होईल माझं. इत काल्समध्ये का मोबाईल जप्त करतात ते लोक. हॅलो.
हूं हााना.
मोबाईल जप्त केला आणि मग सीन होन जातो मग कसं ना फोन उचलतायेतं ना काही
हम्म बरोबर आहे बरोबर आहे.
ते करू पण श
हम्म.
बाकी तुझ्या
काही नाही बो आत्ता झाला आता सगळं. आाता जेवाला जेवण करे हॅलो अरे हा जेव जेवण करेल म्हणलं.
काय करणार.
जेवण कर काही नाही आता जेव जेवायला बसतोय. जेवण झाल्यावर बाहेर जाणार त हॅलो!
हा बोल ना बोल.
हॅलो! हा मलब. बाहेर याला जाणार आहे म्हणलं कॅनॉटला जाणार आहे म्हणलं मी
माझा तर क्लासच तिकडे तर मी जात राहतो.
हम्म भारी काय रे घ्यासारखं कॅनटला.
कॅनट खूप महाग आहे त तर खाय प्यायच म्हणजे असं खायचं असलं तर रोल बिल खाऊ शकतो.
हम्म. स्टार बॉक्स ला गेलाय का तू
आह.
स्टारबक्स ला गेलेला आहे का तू.
नाही नाही खूप महाग आहे मी गेलो नाही जाणार एकदा पाईल. सातशे आठशे रुपये लागतात तिथं-
हम्म. आणि आता याच काय ग गणपतीला सुट्ट्या किती तुम्हाला सांगित. ला असेल ना आता सुट्ट्या गणपतीच्या सांगितल्या असेल ना आता. अरे गणपतीच्या सुट्ट्या सांगितल्या असेल ना म्हटलं.
नाही क्लासवाल्यांनी अजून काही
सांगितले नि गाज हा. म्हणज सांगितलं नाही का अजून.
नाही ना.
हा नाही का हम्म. आता माझं झालं बघ सगळं आता मी मस्तपैकी जातोय, मित्रांसोबत
आवाज जरा हे होतोय
म्हणल, मित्रांसोबत जातोय म्हणल. हॅलो?
असं आहे, कुठ जाणार?
हा, आता
एड कुठ मी
हा, कॅनटला. हम्म! हॅलो?
ह् बोल ना, बोल ना त मी जरा
हा कॅनटला जाणार आहे म्हटलं, आता मित्रांसोबत, आता मित्र येणार आहे मग ते म्हणे, अ शॉपिंग कराय जायचं ये म्हणे आपल्याला, म्हणलं. आणि आता हे, तुम्हाला चप्पल बी घ्यायची होती, म्हणून आणि म्हणून जर काही भारी भेटत असत घ्यायचं, म्हणजे आर सी कार म्हणा भरी आल आ?
हा.
हॅलो!
हा बोल ना, अरे पावसामुळे ये ना, आवाज जरा हे होतो.
हा.
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
येतोय का? म्हटलं
हा येतोय, ते पाऊस ये ना चालू, तर कसं, रेंज नाही येत एवढी माझं एडिटिंग ते चालू आहे सध्या.
हम्म.
हॅलो? बोल ना.
हा ना, अरे भाऊ माझं, लई भारी आ?
काम हाय, ते चालू ये म्हणलं
हा, अत्तर आलं होतं माझं, अत्तर
हम्म! कोणसा फ्लेवर आहे रे? फ्लेवर कोणचा होता?
ब्ल्यू बेरीचा.
असं आहे का.
हम्म, एकदम आ
इकड आलो ना मला, लावल मी जरासं
हम्म! एकदम भारी एकदम, वस एकदम खतरनाक येतोय. आणि एवढं स्ट्राँंग ये ना भाई, खतरनाक स्ट्रॉँगड आहे. एकदा लावलं ना नुसती नुसता वास, वास येतच राहतो. आता मी ती येची बी अत्तर घेणार ये, भारी वाली, मागवणार आहे. मेरी
आ?
अजून हे आपले याचे नाही का, मोठमठे बँडचे अत्तर ये ना ती मागवणारे भारी-भारी, मा जादा माघून दया तु नई लावत का? हा.
काय अत्तर?
हॅलो?
हा बोल ना.
अरे म्हणलं अत्तर नई लावत का तू? हॅलो?
मी एवढं नाही लावत, मला आवडत नाही.
हम्म. मग आड सी कायचं, आरसी कारचं काय झालं रे, घ्यायची क नाही?
काय?
बघितली का आर सी कार?
हॅलो?
कोणती घ्यायची मग?
अं पाहिल पैशे आरे तर. सध्या कस सेविंग करायची आहे जराश, मग पाहिल मंथच्या एंड मध्ये घेईल. मंथच्या एंड मध्ये घेणार मी, पाहिल पैशे जरा जमा झाले कि. ते कसं माल पेट्रोल ला, त्याला लागत ना.
हम्म हम्म. हाना.
हम्.
हम्म, मी आता घेतली आर सी कार भारीवाली.